हॅलो करून पाइले का तुमी?
माज नाय झालंय सोलंनताईन केलीए
हा
ए मले चार पाच वेळा लावली काटत जाई काट म्हणजे उचलं नाइ तरी होते वाढते ते दांडी तेंना
हा तिथं, तिथं वरतं तिथं सेकंद येते न लिहून.
हो पण काही नाही होतं नाही बोलंल तरी.
मगाशी आम्ही ट्राय करून पाहिलो बरं असंस म्हणजे घरच्या घरी आई अन् मी
हा.
हो, मं म्हणजे बोल ना दहा मिनटं.
हम्म् तसं, बीसं काहीच नाही हाये. तेवढंच मग तुम बोलशील नाही तरी तेवढंच होते, जेवढं तू काटून म्हणजे
हा, बर जाऊदे ते आपण ते इथ नाही बोलुयात, हा रेकॉर्ड होतोय आवाज.
हो काही नाही होत.
मगाशी आई बोलत होती तर कर तया चल सरणी काकू जाऊन म्हणे
हं,
त म्हणून मी म्हणलं थांब म्हणला स्वयंपाक झाल्यावर मी, आतुल किंवा सलोणीला फोन करतो म्हणलं. ना बोलतो म्हणलं
त मले सजून तू चार, पाच वेळा कर.
हो पाच पाच वेळा, एका व्यक्तीला पाच वेळा करायचा आहे, तसं चार व्यक्तीले पाच- पाच वेळा.
हो,
मग हा टास्क कम्प्लिट एका दिवशी एकाच व्यक्तीले का?
पुर्ण नाही होत.
पुर्ण नाही होत
हम्म, नाही तु मला जास्त वेळा बी करू शकतेय.
हो तेच बरं पाहु की, पहिलं तर वीस वेळ करून तर पाच अं, एका दिवशी दोनचं करायचं किंवा च
नाही घेत, दोन- तीन वेळा कय, केली तरी काय नाय होत.
हो का? उचलला पाहिजे समोरचा व्यक्ती
उचलंला नाही तरी काही नाही होतं, तरी वाढते ते दांडी ये ना ती वाढते.
हो का तिथ येते का मग एक, दोन, तीन, चार असं लिहून येते?
हो येते.
आता वीस आहे, वीस पैकी एक झाला तर एक येते लिहून, दोन-तीन झाले तसं येते का म्हणता?
हो येते.
हो का, आई नाही आली तुझी?
आली ये.
आता लाईट गेलती वाटतं ना?
मागच आली ना, तू येऊन होती तेव्हा होती नाही काय?
होळीला कधी होती? होती का? हो वाटते, हो वाटे. हो -हो, हो-हो इथं अं चेन्नईच्या हुंड्यात होती तर
हा,
हिना ताईचं लग्न जुळलं ना. वैदू गेला फिरायले.
हं.
फिरायला गेला. मी स्वयंपाक केली.
हं.
आईसोबतच बोलत होती फोनवर.
हा. मोठ्याईच वाच आहे वाटतं?
हो. ते आता दिवसभर काम करून ते थकून गेली. मले मोबाईल आणून म्हणल्या म्हणे, मी म्हणलो म्हणे का, मयू आल्यावर करत बसल मी काय आता येत- नाही न करत नाही म्हणलं म्हणे. त म्हटलं मयुरीे करल मग म्हटलं उद्या म्हटलं येईल त. हो म्हणे.
त्या दिवशी हो म्हणुन तिथे म्यासेज टाकले.
मी तर माझ्या याच्यावर आज टाकली.
तरी आलं?
हो. आता माझ्या नंबरवर वरूनचो ना?
मजं नाही यालं. रिफ्रेश ऐ केले तरी.
हो का? नाही ना. माझ्या मोबाईलवरून तर मला त्या दिवशी म्यासेज- झाला तर मी आज हो म्हणून टाकली. तेव्हा कुठं आला नाही तर मंग - नाही त आलं नव्हतं.
हां.
भाऊजीले, भाउजीले तर त्याच दिवशी म्हणजे पंधरा वीस दिस झाले आल्याले.
हो. पंधरा वीस दिस झाले अजून डब्बल आला.
हो का?
हम्म.
बरं जस जमतं तस करून पाहाच एक टास्क.
हां.
समोर काय ए ते पाहाचं.
समोर अजून काहीच नाही आला येनला.
वीस झाले.
हो झाले पूर्ण.
वीस करून झाले.
त म आम्हालेच. एका व्यक्तीलाच कितीतरी वेळा लावत होती फोन. बोललं नाही तरी ठेवून देऊ असेच म फोन. नाही तर काटत जाव.
ठेवे नाहीग. बोलले नाही काय नाय. फोन करत जाय काटत जाय. फोन करत जाय काटत जाय. जसं दांडी समज. समोरसारखे कर वीस कंप्लीट झाले. हुशार आहे तुम्ही.
हो.
आम्ही. मागच्या वेळेस आम्ही गेम रचलो होतो. यावेेळेस तुम्ही हे करा.
मागच्या वेळी गुगलले बोलायले लावत जाऊन झालं तिथे नेऊन ठेव मोबाईल. तसं करुन टाकलं.
हो का?
हम्म.
पैसे दाखवतय का आं.
नाही, एकही नाही झाललं.
पैसे एक काही नाही दाखवता म्हणजे, अ देत कमाई म्हणून ऑप्शन दिसतच नाही, हो ना.
काहीच नाही अजून समोरचं याचच काय वाटतंय.
हम् बरं, रावगे. हो येईल, अस तेव त्याच्यावर थोडीती दिसणार हाय. का बनवती स्वयंपाक? बोलच काले, चिकन बनवले. शू शूशु.. लोके प्रश अम्ही गेम्सची भाजी बनवलो, नाही सकाळी आला होता.
हम्म
सकाळी आला होता. पाऊस, आता नाही आला. आणि दिघस बर ऊनच होती मस्त.
इकड बी होती ऊन.
झाला का स्वयंपाक?
बनवायच सा म्हणजे बनवत होते.
मझा झाला स्वयंपाक आता मी बी कद दे मोबाईलमाओव शी की, सोबत मावशी मनत नाही. रडत हे त फिरुन आला हा वेदू मनता वेदु म्हना. हह! ! फिरून आला तरी आता भूक लागली आहे.
हम्म!
त्याला चारा लागतेनाहीतर मग, तो हे करत दुपारी झोपला नाही तर लवकरच उठला. आज काय बे का उंलटी केला.
हम्!
का झालं होत का अपचन झालं काय का?
हम्म झाली की,
झोपते का काय का बाबू माझा. पेपर कधी आ पेपर?
माहित नाही, कॉलेज मण जातच कोण आहे आता.
अकरावीत आहे ना!
हां! !..
तो राहील ना आता.
हो राहील.
बारावीचे संपले असलं ना.
हो झाले, दहावीचे ही झाले. हो त्या दिवशी झालं, परवाच्या दिवशी का तरी.
हो का? नाही? कृष्णा सव्वीस का सत्तावीस पर्यंत का तेवीस पर्यंत राहते हाय म्हणून म्हणता! निश
नाही झाले ना.
हो का? मी इतक्यात काही, फोन केली नाही? आता आठक आठक दिवसा पहिले केली होती. ज अपडेट हो अ अ उम अ! ! मावशी म्हण बर व तू मावशी!
तो झोपत नाही आत्ताच. दार झाकते काय ग बरं दुपारी लवकरच झोपले तु हो. मी अंग टाकून राहिली का झालं, याला दूध पाहिजे.
हम.
अस हाय. मावशी म्हण बरं वेदू मावशी हम् हम्‌.
ये वेधू,
म्हणा की का म्हणा? का,
दोन्ही बंद केला म त्याने दोन्ही बंद केला. म्हणणा हॅलो? मावशी उठ जाते मग तू घरीच राहताय आता.
हो हो तू करदा झाले.
पेपर,
झाले पेपर.
किती आले पर्सेंट?
छहाऐंशी.
छहाऐंशी.
हम्म.
चांगलं हाय कि आता घरीच आहे. आता काहीतरी शिकून टाकण शिवण क्लास, ब्युटी पार्लर. मग शिकून टाक ना. हम्म एक तर राहाल काय ते का बाहेर गावी चालली अपडाऊन करून?
नाही पण थोडस सोबत.
घराजवळचं कायल्यासोबत. गेल्यावर बरोबर समजतं हम् मग शिकून टाकाचं आपलेच कापडे आपण शिवू शकतो घरचेच.
अहं
स्वतःची ड्रेसेस स्वतः डिझाईन करू शकतो. हा गे
हा तिच्यावर ति तेवढी चांगली नाही शिकवत म्हणतेत बा आता.
हम्म म्हणजे ते थोडीशी हेच आहे.
हम्म
शिकवली तर चांगली शिकवते, नाही तर नाही शिकवते गणित सांगून शिकवते. खोटी कागदा.
होय मैत्रिणी तशाच म्हणत होते की पाढे पाठ करून जावं लागते बा म्हणून
हो तेच का का फाडे गिडे हे घेऊन शिकवते.
हां
तसं का व्हायला लागलं
बनव मग स्वयंपाक उद्या बोलू अजून.
दोन तीन वेळा कर, मी उचलली नाहीतरी ते कटून, तू काट करून टाक. होते, वाढते नंबर येते तसं.
हो का, पाहतो घे. हो.